हॅलो.
हां बोला.
हा मग निवाांता आहे मना सुट्टी रविवार
अं नाही निवांता नाही काम होतं थोडं हम्म. मग ते फोन पण लावले चार पाच
हलत.
हा पाच एक झाले म्हणजे काल पंधरा झालं. हा काल पंधरा झाल ते मग पाच केले आ दहा राहिलेत आता. पण आज संपवतो कारण ते मला नाही शक्य.
एका व्यक्तीलाच पाच केलं स कां वेगवेगळ्याना.
नाही नाही एकालाच केले.
हा हां कोण?
नाही त्यांचा नंबरच नाही ना त्यां त्यांनी नाही केला मला फोन त्यामुळे त्यांच्याशी काही झालंच नाही.
त्या मला म्हणजे त्यानी नंबर पाठवलेवर ठीक आहे म्हणलं मी लावतो त्यांना माझे पण पंधरा कॉल शिल काय असून म्हलेल्या सांगेना कॉलवर तर तुमचा नंबर पाठवतो तर नंबर पाठवला आणि खाली मेसेज पण टाकलेलं तर बरं म्हटले आम्ही पाट करतो त्यातना माझ पण कॉल असं म्हणत होते मग काय काय माहिती आपण
ताला आज आला मेसेज तर करतो नाही तर मग दुसरीकडे कंप्लीट करून घऊ. कारण मी उद्या येत नाही आज सण पहतोय.
साडेपाच पाच झाले की तुमही पाच लावतात.
हा पाचच रात्रीत हो. त्यामुळे मग आज हे संपून टाकत तुमचे झाले का कमप्लीट.
एंटरटेनमं
हो आहे ना आहे ना तुमचे झाले का कम्प्लीट.
पज कस केकट माझे आज सतरा झाले सतरा नाही बारा तेरा झाल्यात अजून सतरा कॉल शिल्लक आहेत माझ. तुमच्या सोबत पाच मॅडमांच्या सोबत पाच आणि एक मैत्रीणी नाही माझी तिच्या्यासोबत तीनाशे असे तेरा झाले त्याजून सत्तरा शिल्ले ग आहेत. त बघू आता कधी मला काय दोन तीन दिवसातक रेकॉर्डच आलं तर येतय ना. तास्क आहे कमप्लीट आणि कार्यामध्ये हे प्रॉब्लेम आहेत. तर ते ह्याच्यात त ट्रानझॅक्शन ला पण ते हे येईना असा झाला ओडिओ चा आता.
हा नाही नाही हा ते ट्रान्क्रिप्शन तरनी दोन दिवस बंद. ठेवोलित त्यांनी टास्क तेथे
बंद बंद ठेवले ते
हा ट्रान्स्क्रिप्शन चे दोन दिवस होल्ड वरती मे बी त्यांना ते कॉल कमी पडले असतील किंवा काहीतरी
हा हा म ते ओडओ. आपण जे बोलतोय ना तेच रेकॉर्ड होतय आणि ते पुढे पाठवतात ना.
हा तेच तेच आपल्यातलाच कॉल कट करते आणि पन्नास ह्याच्या ऑडिओमध्ये.
थोडं थोडं असं रेकॉर्ड करतात आणि ते पुढं म्हणजे आपल्या ऑडिओला येते येते.
हम्म ह.
हम् ह मग मॅडमांच्याकडे काय उद्या.
हा उद्या चलावता.
हॅम हम्म.
आज काय केलं तुम्ही?
आज घरीच निवांत आज काय नाही आता काय पाऊसच नाहीय त्यामुळेग शेतातली कामं पण काय चालना झाल्यात. निवांत जात मुलांना सुट्टी मुलांच्या मागनं मग इकड तिकडे फिरायच.
मग तुम्ही शाकहारी फॅमिली का म्हन सर तुमची?
मवसारी म्हणजे दोन हे आहेत. अ मारकळ सासरे आणि दीर आणि त्या मिस्टर. सासूबाई मि जाव बाई. आणि माझी दोन मुलं खातात पणा हम् मावसारी.
आणि ते म शाकारी.
त सासरे आणि दीर आहेत ना ते मार माळ घातले त्यांनी
ओके ओके ओके मा कररीतते डयरेट हा.
हा डायरेक्ट मारकळीच येते मग आमच्यात कसं आहेत. ती अ मुलं खाताती हे फक्त मुलगा तरी चिकन खात नाही. खालं तर जरा जरा एक एक किंवा दोन पीस खातो आणि मुलगी पण तसच. ती तिला अंडडे उकडलेला अंड चालत नाही अंड्या. होय चालत नाही बकऱ्याच मटण खात नाही. फक्त चिकनदार असतात ते मुलगा पण तसच. मग मी तिघजण खातोय म बकऱ्याच अंड्या अंडी चिकन ते. जाव बाय काय नाहीच चिकन फक्त खाते ते पण आता आजारे हम्म. नाही ते आजार आहे ना त्यामुळे डॉक्टरने जरा सांगितले खाऊ नको थोडे दिवस.
हम्म बरोबर बरोबर.
हम्म. मग. तुम्ही आज काल हे हे जत होता शाकाहारी आज खा खाणार की. आजकाल तर हे खाडाय नको हां हां वजा वाट.
नाही आज बघू कसं होत बाहेर जाणार आहे आम्ही संध्याकाळी
जेवायला म मॅडम येणार आहेत काय?
नाही नाही नाही.
हम्म ते हा हा तुमच्या कामासाठी.
हो नाही कामच नाही आज थोडसं दुसरं काम आहे.
हम्म हम्म तिकड मग तिकडूनच बाहेरून जेऊन येणार.
हा बाहेर जेवण होईल आज हो.
हा हा हा मग तुमचा घरी जेवण करायचा ताप वाचला.
नाही करत मी जेवण कधीतरीच करतो घरी माझे. असं काही तर स्पेशल असल तर किंवा लगेच गडबडाई लगेच करून जायचंय बाहेर जायचं नाही.
तरच मग रोज मग मॅडम नसतात म्हणते मग कसं करताय?
नाही भाकरी आणतो पार्सल भाजी भाकरी.
तिथं मेस आहे का जवळ.
हा इथं आहेत ना भरपूरच मेस आहेत हॉटेल आहेत.
हा तेथू तिथून आणायचं आणि खायचं हम् हम्.
ते त्याच्यावरती ठरते जर समजा भरपूर वेळ आहे काहीच काम नाही तर मग करतो.
करायचं नाही तर मग ते पार्सलच आणायचे.
हम्म हम्म हम्.
हा हा.
आणि काय नाही निवत बघा तुमच्याकडे सांगा तुम्ही काय शेतात आज गेला नाही म्हणल्यावर.
शेतात नाही शेतात आता पाऊसच नाही मग शेतात जाऊन तरी ते करणार त्यात आणि तरळ मरायला लागले ते टेन्शन.
हम्म त्याला न्यायच्या बादल्या भरून न्यायच्या पंपानं घालायचं थोडसं पाणी.
पाणी पाणी आहे सोडा वल्ले व म्हणजे जमिनला अजून वल्ला वल्लाठाय. पण ते व काहीतरी रोगच पडल्या मस् ते हे व्यायला लागलय.
हम्म तर शंभर टक्के तुम्हाला ते तरु थोडंस ना लावायचं आहेत. थोडस बाजूला ठेवायचं असतय. नंतर समजा आपल्याला काही इश्यू आला तर आपण त्याची तक्रार बीक्रार करता आली तर आपल्याला ते दाखवायला प्रूप असतोय.
हम तेच आता ते आता म्हणजे असं सगळ्यांच झालं आम च नाही भरपूर जणांच तरव अस पिवळच पडयला लागलय आता आतून आणि करपारोग पडले आणि.
तर तरु तरु तरुतच काहीतरी इश्यू असणार हाय.
म्हणजे ते व भातातच काही ते प्रॉब्लेम असणार आहे ते ज्यावेळी भात आपण को कोरड टाक तेना त्यावेळी त्याच काहीतरी प्रॉब्लेम असणार हाय.
हा त्यात असणार किंवा बीच तुम्हाला जे बिकत आणलेलं असलं तर मग ते
ह बी म विकतच असतेय आमच थोडं आम्ही घरच काढतोय जे घरचं काढलंय ना. ते चांगलं आलय आणि जे विकत टाकलय एक दोन तरव ना ते जरा तेच असा खराब लागल्यात.
ते तेच भेसळ करतेत बियाण्यात भेसळ कर
अ म्हणजे ते गेल्या वर्षीच असणार असं ते भरून ठेवलं असणार आणि तेच. यंदा विकलेला असणार त्यामुळे त्याला ते अ ते हे अ टोक किडाक लागला असणार त्यामुळे ते तसं झालं असणार आहे.
हम्म नाही नाही आता कसं होतं कम कंपनी आहे ना आता समजा आमच्याकडे हां.
त्या वर्षाच्या वर्षाला तयार भारतात हे.
नाही ते काय करतेत ना ते काय कम पनीच्या बॅग आणि त्याच्या नावान दुसच कोणतरी. बॅगा तयार करत्यात आणि विकत्यात हम्म.
विकतात ते.
पनीच्या ओरिजनल कंपनीच्या बॅगा चार आपल्या असं करून विकतेत.
हा हा हा.
हम मग ते उगवत नाही तरू आणि बाकी ते काय होतं. असं वातावरण असलं की लोक पण त्यांना सोपं पडतं ना निस निसर्गात चांगला नाही वात वातावरण चांगलं नाही पाऊसच नाही मग ते हा
पावसाच प्रमा पाऊस कमी पाऊस नसल्यामुळे तर तरव्याला हिव्या लागले असते यांना ते हे करतेत मग त्या आपल्या वाली बाजू हे करत्यात.
तेच तेच तुम्ही पाठवल्याला नंबर आला नाही बर का माझ्याकड.
ह मी सांगतो की मला न नंबर सांग तो मग घ्या माझ्या फोनवरून नंबर तुम्हाला सांगतो त मी घ्या.
हम्म चालतंय चालतंय नाही आता सांगा नको आता नको इथं नको रेकॉर्डिंगला नको.
रेकॉर्डिंगला नको नंबर सांगत मी किती मी सेकन झालायच बघा कारण हे माझं. फिंगरच हे नाहीय त्यांच. आठ मिनिट झालात का अजून दोन म्हणजे मला इथं समजणार नाही. कारण माझं फिंगरच माझा कॉल मला समजतोय नाही माझा फिंगरचा ते त्यांचा लॉक वेगळा आहे ना. लॉक कडूसपर्यंत हे व्यायचा. हम्म तुम्ही ब महिनट बघा आणि कट करा तिकडनं कॉल. मग मी तुम्हाला लगेच माझ्या फोनून फोन लावतो.
हो चालते हो हो.
हा हा. मग आणि.
आणि काय नाही तुम्ही फिरायला इकडे इकडे यता का नाही पुण्याला का नाही तुमंच. गाव आणि शेत आणि तिथंच संपतंय सगळं.
मु आणि आम्ही शेत दुस काही कर नाही. फिरायला दोन दिवस अक्कलकोटला नेला मिस्रांनी कटाळ तारा म्हण. परत आता कुठ तुम्हाला घेऊन जाणार नाही नुसती नुसती हे करते. म मुलगा एकदम बतो हे पाहिजे ते पाहिजे मला प्रवास सोचला नाही त्यामुळे ते. अ जरा असं वातावरण बिघडलं कधी बाहेर नाही ना प्रवास एवढा लांब केला. त्यामु. डोक्याचा डोकं दुखाला लागलं उलटीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्यात परत आता तुला नेहणारच. तुला बी नेणार नाही पोरासनीीेणार. तुला काही सोसत नाही काही नाही फिराय जाव फिराय जाव करतेस अजिबात नेणार नाही म्हणजे
फिरायला नाहीजे माहेरला गेलं हेच तुमचं गाव दुसरं गाव.
हैरत. माहेर आणि फक्त सासर दुसरं नाही बहिणीकडे एक चार दिवस मध गेलेलो तेवढंच. कोल्हापूरला नाहीतर कुठ जात नाही. आणि अचानक कस एवढ्या लांब गेल्यामुळे ते प्रवास अससला नाही जात होतो मथून मागच. ज्यावेळी शाळेला कॉलेजला होतो त्या स. ट्रिपला आता कुठं जाणार कसं बारा वर्ष तेरा वर्षात तरी अजिबात कुठं नाही. झाला काय कॉल हा हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो.
हा हॅलो ऐकू येत ना.
हॅलो.
हॅलो.
आवाज येते का.
हा या लागलाय तेच सांगू त त तुम्हाला ऐकू येत नाही ऐकू येत नाही तुम्हाला ऐकवायला नाही वाटत. तेच कि माहेर आणि सासर सोडून कुठलं नाही चौदा वर्षात.